कश आहे तुम्ही खूप छान.
आं.
तुम्ही तुम्ही. खूप छान खूप छान तुम्ही थोड तवाज खूप छान खूप छान. खूप छान तुम्ही.
आम्ही पण मस्त.
आम्ही पण मस्त आहे तुम्ही येतोय ना आतावाज नाश्ता वगैरे झाला. आता येतो आहे ना आवाज.
हॅलो!
हॅलो आवाज येतोय ना आता. आवाज आवाज तुमचा फटकामी येत तो ब आता येतोय ना. रेंज मे दया रेंज मे दया. आता येतो आहे ना. हा बोला हा बोलाता. हॅलो!
हॅलो!
हॅलो बोला बोला. आता येतोय आवाज हो येतो येतोय.
हा बोलात बाकी काय म्हणताय.
आत. म्हणतो आता बसलेलो झाडे वर्गी वगैरे बघत असच बाहेर.
हो आ. प्लायन चालला आता पाऊस झाला ना फिरायला जा याचा मग आता. हा ठोसे कला जायचं आहे.
ठोसस गरा चांगला धबधबा आहे बर का.
हो.
हो तिकडे पाज तथ भरपूर जात जा आहेत ना भरपूरच आहेत. कोणतं पाच गणी हो तिकडे गुढ्या पाच गणी आहे का. महाबळेश्वर पाचगाणी.
महाबळेश्वर महाबळेश्वर तिकडे गुड्याला गेलाय का तुम्ही कधी.
घुढला हो आमच्यातले भरपूर लोक गँगणे वगैरे जातात. बघितलं की.
होय का.
जेलो एक बा गॅंग मतन.
अह चांगलं असते जायाचधार. फिरल्याशिवाय पण कळत नाही ग. हो एकदम चांगलं येतोय पण फिरल्याशिवाय पण कळत नाही ना.
होय बरोबर आहेा.
त्यामुळे तुम्ही जरा एकदा फिरून घ्या.
हो.
सगळं
आपल्याशिवाय आपल्याला काय कळू शिकत नाही बर का? आम्ही फिरतो देवाला वगैरे जातो. तो देवाची वारीे वगैरे करतो
आओ पावसाळ्यात जरा निसर्गरम्य वातावरणात फिरून यायच देवाला तर सगळीच जातात निसर्ग निसर्गरम्य वातावरणात फिरून आलं जरा मन कसं प्रसन्न राहतं ना
हो सांगा की मग तुम्ही कुठे गेलेला वगैरे
अहो आमी ठोसे घर धबधबा बघितलेला आणि मला आहे ना सगळ्यात जास्त आवडलेलं कधी माहित आहे का तुम्हाला माहित आहे? अ तिथं अ कास पठाराला तुम्ही कधी गेलाय का? तिथं फुलं जी येतात ना, ती बघायला
नाही वो
आओ तिथं किती माणसं येतात ला बाहेरच्या देशातून टुरिस्ट येत्यात म्हणजे तिथली फुलं काहीतरी वर्षातून एकदाच उम म्हणजे येतात. आणि ते काहीतरी महिन्याभरासाठीच असतात आणि महिन्याभरानंतर, एकदम गायब होतात पण, कुठलं तरी त्यातलं एक फुल आहे जगात किती, किती पाक दुर्मिळ फुल आहे ते दुर्मिळ म्हणजे कुठ तरी क्वचित बघायला भेटतं.
छन छान बरं का? आम्हाला पण बघायला आवडेल.
आओ अशा प्रकारची पण फुलं आहेत की, म्हणजे खूप सुंदर, सुंदर अशी फुलं आहेत तिथं.
हो का?
हो तुम्ही एकदा बघा मग तुम्हाला समजेल. तुम्ही काय कुठं? असं म्हणजे अ बघितलेलं नाही का?
नाही
कसं काय ओ?
अ बघतो मी घराजवळचे य आम्हाला काही नावं वगैरे माहित नाही आम्हाला बघतो प्रसन्न वाटत आणि
आओ तुम्ही तुम्ही मध्ये कुठ तर मी स्टोरी बघितली तुमची तुम्ही... तुमची मी स्टोरी बघितलेली मधी अ कायतर तुम्ही कुठं बाबा बंगलोरच्या तिकड साईडला कुठेतरी गेलेला मग तिकडचं कसं होत जरि सांगाला का? कसं वाटलं तुम्हाला तिकडं?
रेव म्हणजे छान वाटलं
त्यां बघून तिकडे हमम खूप छान म्हटलं मुली वगैरे पण तिथे काम करतात. मुलं मुली हो म्हणजे सगळे भरपूर काम करतात आणि मोठी सिटी आहे बघा
होय काय
हो आणि तिकडे बस वगैरे पण अ चार्जिंग वरचे आहेत आणि चार्जिंग स्टेशनवरर ते आपण पेट्रोल टाकतो तसं तिथे जाऊन चार्जिंगला लावतात आणि त्याद्वारे फिरतात त्याने. प्रदूषण वगैरे पण होत नाही आणि ती
अरेवळा म्हणजे पल्लू आपल्या आपल्या प्रदूषणाची पण काळजी घेतात बरं का?
हो आणि तिथे सगळं म्हणजे जवळपास असल्यासारखं आहे म्हणजे ते मजेस्टिक बस स्टँड आहे आणि बस स्टँडच्या जवळच मेट्रो पण तिथूनच जाते आणि हॉटेल वगैरे पण तिथे आणि ट्रॅव्हल्स पण तिथ तेच लागतात म्हणजे आपण आणि रिक्षा पण त्याच्या साईडलाच लागतात. म्हणजे सगळां पण तिथूनच तो चॉईस करू शकतो आणि तिथून म्हणजे थोड्याच अंतरावर आहे. पॅलेस बघा ती बेंगलोरचा पॅलेस तुम्ही ऐकला असाल.
नाही ओ कसं य ते पॅलेस.
पॅलेस पण खूप छान आहे. बेंगलोरचं पण छान आहे आणि मैसूरच पण दोन्ही पॅलेस खूप, छान आहे. आणि तिथलं बघा हे अ काय म्हणायचं ती पशुप्रदर्शन का काय म्हणायचं बघा प्राणी संग्रहालय. प्राणी संग्रहालय. ते आपल्या देशात दोन नंबर राहायचां बघा तिथलं.
अरे वा चांगला आहे की,
तिथे खूप प्रकारचे प्राणी, वाघ, वाघीण जेबरा, जिरापस् ससे वगैरे पुन्हा पोपटाचे कलर वगैरे वेगवेगळे मगरी चे प्रकार असं खूप आहे. अजगर वगैरे खूप आहेत. मे मेंढे माऊली आहेत. मेंढी माऊली आहेत. आणि भरपूर काय काय हरणे वगैरे हरणांच्या पण प्रजाती आहेत. खूप माकडाची पण प्रजाती आहेत. माकडं हो माकडं पण आहेत.
गोरीला बघितलाय का तुम्ही तिथं गोरीला वगैरे असला होता का?
हो.
अरे वा भारी आहे की मग तुमचं काम.
गोरीला पण बघितला.
अहो आमच्या इथे एकदा गोरीला आलेला, गोरीला नव्हता ते लाल तोंडाचं माकड होत, असं वाटत होत ते गोरीला नाही ते. लाल तोंडाच माकड होत ते. पाचगणीतून आलेलो बहुतेक इथं त्याला बघून सगळी काळ्या तोंडाची वांढर भिऊन जात्याती.
अ तुला कधीतरीच घडत असणार ब का अशा गोष्टी?
तुमच्याकडे काही शेर्ड मसर विसर असल काय आहे का नाही गुरोबिर.
असतात पण आमच्या इकडें बघा जाताना एक रोड आहे कडेगाव. हो तिकडे जाताना.
हा.
म्हणजे तिकडचं रत्नागिरी कडचं कडेगाव माहित आहे ना तुम्हाला?
हा कळलं हा माहती आहे बोला.
ह तिथं एकदा बघा हि झालेलं म्हणजे माकड शॉक लागून पडलेलं खाली. आणि ते तिथे. तिथंले एक हे आहेत. बघा म्हणजे प्रौढ व्यक्ती आहे ती, म्हणजे हनुमान मंदिर वगैरे म्हणजे चावी वगैरे त्यांच्याकडे असते ते फंड वगैरे देतात. त्याला त्यांना मग कॉल केला तिथल्या माणसांनी अहो माकड तिथं मेले मग त्यांनी तिथ जाऊन. त्यांच्या माकडाच्या पाया वगैरे पडून त्यांना पुरलं वगैरे तिथं आणि एक खप छान वगैरे केलं खूप छान नाही म्हणायचं, पण वाईटच झालं की माकडं हे पण त्यांनी केलं म्हणजे असं.
हा हा म्हणजे त्याचा अंत्यविधी चांगला झाला असं तुम्हाला म्हणायचंय का?
लं हा असं मला म्हणायचं आहे शब्द आठवत नव्हता हो मला.
असू दे असं पण. तुम्ही मग तिकडं कसं गेलेलं ट्रेनने गेलेला का ट्रॅव्हल्सने का फ्लाइटने गेलेला?
कुठं?
मैसूर मैसूर बेंगलोरच्या त्या साईडला.
अ फ्लाईटने गेले लोक.
फ्लॅट नाही अरे वा चांगला आहे किती किती तिकीट आहे एका पर पर्सनला पाच सहा हजार असेल अस. म का तेव्हा तटास तेव्हा सीज. नाच म्हणजे तुम्ही डिसेंबर मध्ये गेलेल ना तर.
आारखेवर डे म्हणजे ते हे असतं मार्च मध्ये बघा सर्वात कमी तुम्हाला दरातून मिळून जाईल.
हो ते कसं क्रिसमस मुळे पण मला वाटतं.. ते थोडं बुकिंग असेल जास्तच ना?
हो जास्तच बुकीग होत क्रिसमस वगैरे मुळे.
क्रिसमस ला कसं सुट्ट्या राहतात सगळ्यांना मग की जरा कसं. तिकडं आम्ही गेलेलो ना क्रिसमसच्या टायमिंगला कुठं गेलेलो गोव्याला. ते मोठा कार्यक्रम होता सनबनचा.
हो का?
कनसर्ट हो त्या तिथे कनसर्ट. होय आणि तुम्ही आता ह्याच्या कॉन्सर्टला गेलेला का ट्राय बिस्कॉटच्या?
हो तुम्ही मला. माहित नाही कोण कुठला आहे तो उत्तर उत्तर प्रदेशचा आहे का?
नाही नाही नाही.
मग? हरियाणा. हॅलो
तो ते अमेरिकेच्या त्या फ्लाईटचा आहे. युएसएचा आहे तो युएसएचा मोठा मोठा सिंगर आहे. म्हणजे हे अ त्याला काय बोलतात. अ रॅपर आहे तो मोठा हा. मग त्याच कॉन्सर्ट ला भरपूर गर्दी होते. तुम्हाला माहित आहे त्या कुठ तरी कॉन्सर्ट झालेला एक शो झालेला तिथं. एवढं पब्लिक आलेलं एका टायमिंगला काहीतरी दोन का तीन माणसं दोन तीन लाख माणसं. नाचत होते ते अ तिथं भूकंप झालेला अर्थक्विक. तिथर स्क्वेअर चा.
अवघड आहे अवघड मग. तसं तेल.
अ तो खूप पॉप्युलर आहे बरं का तुम्ही एकदा त्याच्या कॉन्सर्ट. जाऊन बघा मग तुम्हाला समजेल.
कोणत्या भाषेत तो गाणे म्हणतो?
हो ते त्यांची त्यांचीच लँग्वेज असते. त्याचे काही काही आपल्या इकड पण फेमस आहेत. पण तो वर्ल्ड वाईड पॉप्युलर आहे.
मराठी वगैरे मध्ये तर. त्याला
हो मराठी त्याला कशी येईल आपल्या इकडे मराठी.
सॉरी काय काय जण नाही येतात भरपूर लँग्वेज येतात. काही काही जणांना ठेवू का कॉल मला जरा दुसरा कॉल येतो आहे?
बरं ठीक आहे.
हां